हॅलो हॅलो आवाज येते काय?
हो हो येतोय की बोल.
काय म्हटलं फोन उचलायला एवढा उशीर लागला. हॅलो हॅलो हॅलो हॅलो?
हां बोल की काय म्हणतेस.
कामात आहेस का काय म्हणलं?
नाही- नाही बोल की.
ते अग मला रव्याच्या लाडूची रेसिपी सांग की, कसे बनवायचे?
रव्या च्या लाडूची का? अच्छा हा काय विशेष?
विशेष म्हणजे, खूप खावू वाटल्यात ग रव्याचे लाडू, आता दिवाळीच पर्यंत कुठं वाट बघायचं म्हणलं खा
हम्म ते पण आहे खरं. काय असं त सणच पाहिजे असं काही नाही.
असं पण काय नाही, होय. म खावू लय वाटले ना आणि रव्याचे लाडू तू खूप भारी बनवतीस गं. म म्हणलं बघूया.
ठीकते मी तुला,
सांग ना ग.
रवा घ्यायच,
त्या रव्यामध्ये आता आमच्या इकड फरक तर आल्यात बघ. छोटा, मोठा त्यात पण नंबर
जास्त पण नाही ग म्हणजे, कसय जास्त बारीक रवा घेतला तर, कस ते एकदम म म्हणजे त्या रव्याची चव अशी लागत नाही. म्हणजे दाताखाली तो सापडत च नाही. म त्यामुळ थो थोडस अ असं मोठा - मोठा म्हणण्यापेक्षा, थोडस मीडियम जरी घेतलास,
हा
तरी चालेल. म आस मिडी एम रवा घ्यायचा, आता तू किती म्हणजे किलोच बनवणारयस. का कस बनवणारय. हा म म एक किलोच जर बनवायचं झालं ना, तर मग एक किलो रवा घ्यायचं,
हा
आणि आपल्याला साजूक तूप लागेल.
अं तूप किती लागेल?
साजूक तूप, कारण भरपूर लागणार कारण छान त्याच म्हणजे तुपामुळेच चं छान होतात ना.
हा
त्याच्यामुळे तूप लागेल. आणि एक आपल्याला अर्धा खवलेला नारळ पाहिजे. ओला नारळ,
बर,
अर्धा,
हम
आधी आपण काय करायचं कडई ठेवायची.
हा
कढाई ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये तूप सोडायचं.
हम्
हम्म तूप सोडल्यानंतर ते तुपात चांगलं तुपात भाजून घ्यायचा. रवा भाजायचा. त्याच्यानंतर परत तर रवा भाजत आला की, परत त्याच्यात आपण खोबरं टाकायचं.
हम
खोबर्याच जरा असं पाणी सुकलं की परत, अ त्याच्यामध्ये साखर टाकायची, आता तुला किती प्रमाणात गोड पाहिजे.
हम
त्यानुसार त्यानुसार तू त्याच्यामध्ये गोड टाक.
बरं, साखर टाकायची आणि वेलची पण लागेल ना, गं
म्हणजे त्यानुसार, तू साखरेचं प्रमाण ठेव.
हा
हम् आणि मग नंतर ते चांगलं गॅसवर सगळं भाजून झालं की त्याच्यामध्ये तुझ्या गोडी प्रमाण साखर टाक
हम्म
आणि ती साखरे बरोबर ते सगळं शिजून द्यायचं असं जरा असं अं सरसरीत होतं असं म्हणजे गोळा कस गोळा टाईप मध्ये तयार होत
बरं.
आणि मग ते तया झालं की आपण एका परातीला परातीत म्हणजे परातीत घ्यायचं आणि काढायचं ते आणि थोडस म्हणजे
ही प्रोसेस सगळी मंद आचेवर
हो हो हो मंदआचेवर व मंदआचेवरच करायची. काय म्हंटलीस?
खूप वेळ लागणार.
हो. कारण रवा चांगला भाजायचा फुलून चांगला. तुपात भाजून भाजून तरच ते छान होतात लाडू अस आहे त्याच.
हम.
मग त्याच्यात चांगलं ते झालं भाजून कि त्याच्यात साखर टाकायची आपण थोडीशी वेलची टाकायची आणि वेलची अ चांगली म्हणजे बारीक करून टाकायची तुला ड्राय फ्रूड हवे असतील तरी ड्राय फ्रूड पण तू टाकू शकतेस. किंवा ड्रायफ्रूट नको तर तू मनुके घेऊ शकतेस, मनुके अ म्हणजे आणि अ हा मनुके किंवा ड्रायफूड काय हवा असेल तुला काय आवडतय त्याच्या हिशोबाने तू घेऊ शक.
बर, ड्राय फ्रूटस भाजून घ्यायचे काय?
किरण जर ते झालं हा म्हणजे साखर सगळी वितळी आणि थोडस असं सरसरीत राहत ते एकदम म्हणजे जास्त नाही थोडस सरसरीत राहत
हा.
ते तसंच उतरवायचं आणि त्याला थंड होऊन द्यायचं. आणि जास्त पण थंड होऊन द्यायचं नाही. थोड सत थंड होऊन द्यायचं आणि जरासं गरम आहे का नाही. किंचित गरम तोपर्यंत. ते लाडू कारण काय होतं. म्हणून उतरवलं आणि थोडंसं ते थंड. करायला ठेवलं ना तर ते पूर्ण थंड झालं तर तुझा लाडू बांधला. जाणार नाही त्यामुळे हा. त्याच्यामुळे थोडंस गरम गरम आहे ना. तोपर्यंत
हो ओळायचं.
तोपर्यंतच ते आवळायचं. आणि त्याला तु मनुका. क लावायचा.
काजू मनुक.
तो
हा ते बेदाने, आपण लावायचे.
होय.
हम्म
अगं मला गोड खूप आवडत.
आ मग तुला. तुला जेवढं आवडत ना. तेवढं. जेवढं तुला गोड आवडत. ना, त्या हिशोबानें तू गोड टाक. टाकू शकतीस. तुला जास्त पण आवडतं. ते ना.
हा.
तर मग तु जास्त प्रमाणात पण ते कसं आहे, जास्त पण गोड चांगलं लागतं नाही ना.
हो अग इतक पण नाही, सोड प्रमाणात. चा बाहेर इतका आवडत नाही सोड. मला तसं म्हणायचं नव्हतं रव्यात. ह रव्याच जसं लाडू झालं. तसं मला लाडू. हो आवडतात काय पण लाडवा मधे रव्याचे लाडू पण जरा आवडतात तसेच बेसन लाडू कस बनवायचं मग बेसनचे लाडू आता रवा लाडू तर मी बनवणारच. आता तू सांगी त्या पद्धतीनं मग मला सेम प्रोसेस म्हणजे
अग म्हणजे बेसनचं पण कस
बेसन ना तुपात भाजून घ्यायचं
जायचं तूप टाकून टाकून भाजायचं
हो
सेम रव्यासारखं तूप टाकून टाकून भाजायचं आणि नंतर मग नंतर मग हे करायचं तूप सोडून स म जेवढं जास्त त्याच्यात तेवढं छान लागत ते बेसनचे लाडू पण त्याला खूप वेळ लागतो जवळपास मला वाटतं एक ते दीड तास तू ज्या वेळेस बसलेस ना त्या वेळेस त्या वेळेपासून एक ते अ तेवढ्या वेळेपर्यंत म्हणजे एक तास फार फार तर त्याला भाजावं लागतं हा तूप टाक टाकून आणि त्याच्यानंतर ते भाजलं कि, कि त्या म्हणजे त्याच्यात साखर टाकायची पिटी साखर टाकायची आणि आणि नंतर मग का तसच सगळं बांधायचं
बरं साक साखर वगैरे सगळं पिठी साखर टाकून भाजायच आणि परत गरम ग बांधयचेत ते त्याचे पण लाडू आणि ड्रायफ्रूट पण टाकणार आहे ते, ते थोडेस आपण तुपात जरा मंद आचेवर भाजले तर कच्चेच टाकायचे लावायचे ड्राय फ्रूट्स त्याला
हा, हा हो, हो तसच सेम
कचेस लावू का
पुढ लाव शकतेस
होय बर बर तेच म्हटलं विचारूया बाकी काय आज कुठं काय फिरायला जाणार आहे काय तुम्ही हॅलो हॅलो तेच कि बाकी ह फिरायला जाणार आहे काय फिरायला निघालाय काय म्हणलं हॅलो हॅलो आवाज येत नाहीये काय ग
हॅलो
आवाज येतोय का नाही माझा
हा येत येतय कळी का तुला रेसिपी
तेच की काही फिरायला चाललंस क काय म्हटलं
हो, हो जरा असं फिरायला चाललंय बाहेर
हा काय मार्केटला
हो, हो मार्केट ला जाऊन येते न ठीक नंतर बोलूया का आपण?
नंतर बोलूया ग पण मार्केटमध्ये तू काय आणायला चालंस ते तरी सांगशील काय?
हम्म काय नाही ग आपलं रोजचच भाजीपालन.
काय आज विशेष काय बनवणार आहेस काय?
वगैरे भाजीपाला काहीतरी आणायला चालले.
कालवणाला मग. तू हे आणणार काय मासे घेऊन ये मग.
हो हो हो हो चालेल चालेल.
चालेल बरं जाऊन हा परत करन कॉल ठठीूक आहे?
हो हो. हा.